पाच कॉल झाले ना!
परत पाच येत पाच पाच येतील.
हा ते पाच कॉल झाले ना त्याच्यात तुमचं लागनाच.
मग मी तेच म्हणतेय की मला वाटलं तुझा लागतच नाही का म्हणून तू अग दोन दोन. कॉलच होतात एका याच्यावर
हा मग ते दोन फेल गेले माझेवाले.
हम्म मला वाटलंच म्हटल हिचा आला नाही म्हणजे लागला नाही म्हणून हिचा फोन.
फोन केला न तेव्हा म्हणतोय ईमेल आय डी सांगू रहायलोय.
हम्म हम्म
सांगत हे का.
ते गुगलवर फॉर्म भरायचं अशिल तिला नाही का ते लिंक दिली त्याच्यावर हम्म तिनं नसल भरला अजून.
त्यांना भरायचंय तेव्हा ते गुगल वर हे येत ईमेल आय डी येऊन राहील म्हणे.
हम्म
म काय माहिती आता. त्यांना तेचाच फोन केला होता.
हम्म भरलं का तिन?
आ
भरला का तिनी?
नाही अजून भरलंय ते म्हणत ईमेल आय डी मागू राहिल.
ईमेल आय डी नाही मागत. आता एवढ्या जणांन भरला.
त्यांना ते कोणत रजिस्टर पूर्ण करायला लावलं त्यांनी त्यांच्या मॅडम नी
हम्म
तुम्ही ते फ्रीज मध्ये आणून ठेवा. पाणी घेतलं हा तेवढंच. काम कराचय हा मग मला कळत नाही ना. ते बर्फाचा ट्रे भरून आणाते सारखे. ते म्हणते साबण लावायची गरज नाहीये, तू म्हणती न साबण लावून हात धुवायची. ते या बर्फानीच हात धुवायचे म हे साबणलावा हे बाई साबणलाव यतेे असं. आता तोंडाला साबण लावायचं हा नाकातून पाणी चाललंय. म तोंडाला साबण लावायची. इथे बर्फ घ्यायचा हा बरोबर आहे म्हणूनच सर्दीचा वाढवा आहे. अशी होरे. भरून ठेवलं ते.
माझं लाहनावाल लई खेळतो बर्फ.
आ
माझा लहाना बर्फ खेळतो जास्त.
हवं का?
हम्म
हे थोडं काय झालं का लगेच बर्फ आणायचा ते बर्फ नी हात धुवायचे.
लाईट आहे का तुमच्याकडं?
नाही ना गेलेली आहे किती वेळची.
हा लाईटच येईना.
किती वेळची गेलेली आहे आता मलाच मोबाईल चार्जिंग ला ला लागिन पन्नास टक्केवर मोबाईल आला.
माझा हाय मी चार्जिंग केला होता.
नाही मी न लावलाच नाही सकाळपासून चार्जिंग तो चालूल चालूच आहे फोन. टास्क वाल्यांचे फोन चालू आहेत मी करते मी
तर तुम्ही जॉईन झाल्या आज
मीच म्हटलं टास्क वाल्यांचे सारखे फोन चालूये मी करते मी कर
तुम्ही लावलं की नाही कोणाला?
काय?
फोन लावले की नाही कोणाला? असं
माय झालंय
नाही दुसऱ्या फोनवर करतेय ना त
कायं म्हणताय?
दुसऱ्या फोनवर करत होत्या ना तुम्ही
दुसऱ्या फोनवर त्याच्यावर आले नाही ना अजून याच्या पप्पाच्या याच्यावर आलेले आहे पण याचा पप्पाचा मोबाईल त्याच्यावर
हा हा त्यांच्या जवळ असेल
हम ते पोराच्या याच्यावर आज केला त्यानं पोरा मिळता आता पोराच्याच्यावरून आले नाही ना पोराच्याच्यावर आता उद्या शनिवारी, रविवार, सोमवारी नाता पोराच्या ह्याच्या
हा हा तू कुठ घेउन फिरती सारख खाली सांडून जायचं ना तु आज का बरं नाही गेली खेळायला नाही खेळती डिंगवरच्या त्यांना सांगते त्या मावशीला डेंगूरच्या खेळती डेंगूरच्या
हा का?
हम् मग काशी पाहते पाय हा तशी पाहते सारखी अशी पाहते ती माझ्या कडे हम्म
हम् हम् हम्
हंम
तुझी मम्मी काम नाही करत ना अभ्यास नाही करत ना म्हणून ती पाहती तशी रागाने.
ती काठी घेऊन उभी राहाते कुठे आहे काठी
तुझा रिचार्जच नाही आला बरं का मला?
ए रिचार्जच नाही आला कोण आहे त्यांना रिचार्ज मारणार होती ना तु हा इकडे आला टाईम नाही त्यांना
मग मी गिरनाऱातूनच नाही मारून घेऊ का?
हम गिरनार असंन मारू काय मारु काय म्हणते? तू पैसे दिले का त्यांना हा
पैसे दे मला चल रिचार्ज र्न मारते गिरणारात न
किती द्यायचे पैसे त्याला हजार रुपये देईलुला हं हं
फक्त..
चार पाच महिने चे मार करून घ्या हजार रुपये दिले ती मारून घ्या
सातशे रुपये लागतात दोनच महिन्याचा मारायला.
पाचशे रुपये रिचार्ज त्याला अजून अजून लागतच होते ना पैसे ते अजून पैसे लागते आता कूटूनन द्यायचे म्हण एवढे पैसे? सांग त्यला कोण देऊ आम्ही
मला काही सांगायचं नाही, मला पैसे पाहिजे.
नाही-नाही. नाही ना म्हणा आता पैसे मी हजल रूपे दिन म झालं.
बस एकच हजार रुपय देशील?
हजार रुपय दि
हजार आणि दोनशे दिना ती. हजारां अन दोनशे.
तेवढ्याच्यात इल का? बोल कि त्यांच्या घरी जाती का तू? त्यानच्या घरी लय पाणी ए अगं त्यांच्या घरी लेय पाणी. हा हा. साबणीच बॉक्स आणून ठेवलं त्यांनी आणि पाणी- पाणी त्यांच्याकडं दोन-चार टाक ग भून पाणी ये. त्यांचं झालं. सौळलया सगळं ते तु सगळ्या देती ते तुला फक्त बसायच जेवायला कि तुमचे भांडे कसून देईल, कपडे धुऊन देईल
बर
फक्त तिला साबणीचा बॉक्स दोन-तीन टाके भरून पाणी पाहिजे
हा का?
हम्म हा म्हनती.
दोन तीन टाक्या?
मग पाणीच लय लागते आम धरी ती वतीती धरी ती वतीती त्यो त्यांचा दादा आलाय. खेळून आला दादा कर मीेनन
तो पळून जाततो पळत जात तो परत येतो चालतय त्याच म्हूनन तर मी दार लावत नइ. मी त्याला जे बाहेरूनच लावून घेतो सतरा टाईम कोण उ णारय तुझ्यासाठी दार उघडाय
ह नाही तर तुम्हा बाहेर जायचं गरज नई
हम म्हटलं कोणत्या सळी सतरा टाईम उठणारये
अजून थोड्या वेळ, थोड्या वेळानं परत वरती पाणी मारायला गेलं किं अर्धा-पाऊन तास पाणी मारायला लागून जातं.
हा मग स्वयपाकाला लेट लागत अस
हा ल स्वयंपाक काय ल केला की लगेच वाळून घ्यायचं. इकं गरम-गरम करायचं न लगेच जेवाय असच
काल त्याच्यानंतर ते गं दुका ये-हे फॅन्सी चे बा-अ बा-अ पंचवीस महिला पेंडिंग होत्या ना मग त्या भरल्या पहिले.
एलग बती देदी का?
हा.
आण त्यांच तर नाव नव्हतं ना येत.
येत होतं ना जानशीच. काल आल्या होत्या बाई यशवंत नगर पण होत न चांशी पण हो
मातोरी येशोंग कशाला चालू केलं मातोरीे अनं यशवंत नगर तेच होत ना.
नाही.
ये या फॅशन पो इ कि ती या. गप बस ग तू.
आमच्या गावातलाच चालू होत गं तिच तुझ झालं तोपर्यंत फोन मग गावातलीचा फोन आला होता.
हा का?
तो कार्यक्रम नाही का झाला आमच्या इथं याचा स्वामी समर्थांचा.
हा हा.
हा मग त्याच्यात ते नि निलीचं नाव होतं ना, पैसे जमा करण्यात कि तिच्याकडं पण जमा करा वर्गणी.
हम्म.
तिने केला घोटाळा त्या पैशात.
काय झालं?
घोटाळा केला त्या पैश्यात.
काय केलं आरतीने?
काय माहिती कमी भरले. तिच्या जवळचे पैसे कि काय खर्च केले तिनं काय हिशोबच नाही देता आला तिला.
हा का.
तिला पहिल्यापासूनच खर् र्च करायची सवय अंदा धुंदी ती खर्च करून देते ती विचारच नाही करत की, लोकांचा पैसा आपल्या जवळ हाय हो.
ते तर हायचे.
हम्म. तिला वाटला या अभियाना सारखं कोण काही विचारणार नाही जेवढा आला तेवढा देऊन टाकला हा हा हा हा करत.
बस झालं.
म तेच
त्या आ अम म कधी केली ते मला ध्यान नाई तेव्हा त्यां ना स्कुटी वरून येत होते. बर बाई या पोरीला मी दप्तर आणायला चालले होते मी तेव्हा गिन्नारला.
हम्म.
झाले दहा मिनटं.
झाले का?
हम्म.